हॅलो.
हॅलो हा हा.. काय काय आवरलंसा.
हा, आवरलंय बघा तुमचं?
हाँ आमचं पण आवरलंय.
हा हा जेवण तेन झालं काय?
झालंय सगळं वा तुमचं? हा हा आणि काय?
काय नाही बघा.
ह हां.
मग? हॅलो. हा हा, मला वाटलं रेंज गेली का काय?
नाही, नाही, नाही, बाहेर ते हे होतयं म्हणता ना हे केलो. आणि काय, मग काय चाललंय? आत्ता सध्या काय म्हणजे घरी हाईस काय काय असं म्हणजे काय करतीस म्हणजे ड्युटीतेण काय हाय?
नाही नाही, घरी आता काय सध्या काय करत नाही सोडा बाळ लहान आहे त्यामुळं काय होत नाही.
हा हा.
होय. ते तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती म्हणजे मी आमच्या माहेरी कनी गेलेलो
हां.
म्हणजे आम्ही आता लहानपणापसणं बघतच आलोय सोडा आमच्या इकडं गोवर गणपती ते लई मोठ्याने साजरीे करतात.
हाँ गोवरगणपती हा.
नको होय. आमच्या इथं अ म्हणजे कसाय म्हायताय काय नदी घाट आहे काय खूप मोठ काय तिथं आंबाबाईचं, जोकोबाईच परत गणपती हनुमानच, सातेसरांच, अस कणी, मोठ कणी म्हणजे एकाच मंदिरात तेवढं सगळं हायीत देव, हा, मग तिथं कसय माहितीये का आमच्यात, आमच्या गावातली गवर असं, एक एक जण असं कोण आणत नाहीत बा.
हा हा, सगळी मिळूनच आणायच.
होय.
चार वाजता, किंवा तीन साडेतीनला कनी, म्हणजे हलगी वाजवतात माहितीये काय ते?
हा, माहितीये की.
हा. ते वाजवून कनी, म्हणजे सांगून जातात, की तयार करा, म्हणजे तयार व्हा. गवर आणायला. असं सगळ्या गावात सांगून येतात काय, आणि ते झालं मग आम्ही आवराला लागतो, ते वाजून गेल्यावर. आणि नंत तर चार वाजता, किंवा साडेचार वाजता, आणि वाजवायला येतात. कि नदीवर चला म्हणून, म्हणजे गवर भरायला. हा, मग त्यावेळेला आम्ही सगळीजण कनी नदीवर जमा होतोय, मग तिथं गवर तेन भरत दोन, दोन जवळ जवळ एक दोन तास कनी आम्ही खेळतोय. लई, पूर्ण गाव आणि गाव सगळं तिथं येतय, आणि परत व्हय, फोटोग्राफर तेन येतात.
हम्म!
लई मोठ्यान आसत्या, आणि मग ज्या वेळेला कनी हालकि घेऊन फटाकड्या वाजवत ज्या वेळेला गावचा पाटील, म्हणजे मुख्य जे गावचे पाटील पाटील असतात क नई
हा.
त्यांनी गौरीचं म्हणजे आगमनासाठी, म्हणजे बोलवण्यासाठी जे, बोलवण्यासाठी येतात तेनी.
हा.
आणि त्याने आलेत क नाही, मगचं आमची गवर त्या देवळातून बाहेर पडत्या बा.
हा हा, ते मान आहे वाटत त्यांचं?
होय, त्यांचा मान आहे तो गौरीचा, मग ते पूर्ण जवळ जवळ, पूर्ण आभार फाट्यापर्यंत तेन अस कनी जात्यात, ति पण येतात, एका रांगेत एवढं भारी जातात लई छान असत्या, होय, लई मज्जा वाटत्या. आणि एवढं भारी आवरत्यात, एका परस एक, सगळेजणं तू छान आवरल्यासं काय मी छान आवरले, असं सगळीजण म्हणत्यात. होय, लय कौतुक, आणि गेल्या वेळेस तर आमचं जे, म्हणजे आमच्या माहेरातलं जे घरापसलं मंडळ आहे का नई त्यांनी असं विमान, विमान तयार केलेलं मोटरवरचं. आणि त्यात फुलांच्या पाकळ्या भरलेल्या, आणि ज्या वेळेला आमच्या मंडळाची गवर, म्हणजे ती कोणती घेऊन येणार होत्या कनी
हा.
ती गवर मंडळापाशी आल्यावर क नई, ते विमान उडवून ते वरण अस फुललं म्हणजे फुलं टाकलेलीत, लई छान वाटत होतं, होय.
असं नवीन म्हणजे एकदम असं ह्येच्यासारखं वाट वाटल ते नवीन काय तर नवीन केल्यासार क आणि छान वाटलं ते देवाचं आगमन छान वाट
होय लई छान आमच्या इकड लई परंपरा आहेत मोठं मोठ्या परंपरा हायत परत आमच्या इकडं हम्म जुनं आणि काय चालू ये आमचं चंदूर
चंदूर हां हां बरोबर हाय.
हा आणि तिथं महासिद्धाचं एक मंदिर हाय काय त्या मंदिरात पण तीन वर्ष आपण एकदा कनी कट घालतात बिरोबाचे त्यायेळेला तर कणी गाव जेवण असतयं पूर्ण पूर्ण चंदुरगाव सगळं पूर्ण जेवायला तिथं येतय बिरोबाच्या देवळात त्यावेळी पण खूप छान असतय पालक्या फिरवत्याात घोडं नाचतयं परत ढोल लई ढोल असत्यात वाजवणारं होय छान असतय एकदम असं म्हणून आम्ही काय पण कार्यक्रम असला कनी जाऊनच येते आणि आमच्या घरातले सगळी येतात तिकडं बघायला
बघायला छान वाटतय म्हणतांना आणि ते बघायला असं आता म्हणजे थोडं थोडं परंपरा कमीच करायल्यात आता जणू काय असं म्हणजे पहिलाच हेच नाय पण आता तरी परीन पहिलाच जी माणसं आहेत ती कनी चालू ठेवलेलं हाय ते
होय होय खरं आमच्या इकडची जी परंपरा हाय ती गौरीची म्हणा परत भंडारा कट ही जी परंपरा हाय क नी ती कायम म अगोदर पाासनचं चालत आल्यात ते अजून पर्यंत हाय बा आणि आवडीन लोक करा लागल्यात.
करालाल्यात जी गावाकडचीचं गी असं सी ती शहरात असलेली नाही करता येत त्यांना आणि जिथ जे गावात हाईत ती करतात. सगळी
होय होय आणि आता चे कसं अ शिकलेले आहेत त्यानंसनी काय पटत एक नय हा म्हणजे वयस्कर झाल्यात किनय आप आपल आज्ज आजी म्हणा किंवा कोण तर अस हाय की नय वयस्कर त्यांच आता पटत नाय
कुव
हा तुम्ही काय सांगताय आम्ही असं करणार हाय असं म्हणत्यात तसं नाई आमच्या तिकडं आमच्या इथं भरपूर कार्यक्रम करत्यात.
आ होय. तुम्ही केला आता तुमच्याबरोबर आम्हाला जेवढं होतंय ते आम्ही करणार आम्हाला जे पटतंय ते करणार अस स्पष् ष्ट सांगतात बाळ आता होय आता सीट तिथल्या मुली काय करायचं आता त्यानी आता पुन्हा मुंबई हेच हाय आता काय करायचं
होय. खरं आम्हाना आवडतात बा परंपरा होय.
होय माहिती छान म्हणजे हे असं आमच्याकड कस जरा असं त जरा जरा कमी होत आल्यावाणीच झालय असं म्हणजे परंपरा नाहीच असल्यावाणी वाटतं वाटालाल आता इकड
होय आणि आपल्या इकडं कस नदी रस्ता तिन अ लहान हाय आणि भरपूर शेत ते हाय आणि लांब हाय ना आता हाय एकदम त्यामुळं हूं
आपल्याकडच, रुढी हायत पण असं म्हणजे, असं हे करत नाहीयेत, त्याला अस प्रतिसाद देत नाहीेयेत नाही, जेवढी तेवढी ठराविक लोक करतात आणि ये
होय, आन, अगोदर हा, आहे की. आणि आपण अगोदर ह मी ज्या वळेला माझं लग्न झालं, त्यावेळेला आपण जाईत होतो नदीला खरं आता जातात का बघा, हा, कधी उन्हात जायचं, आता कशाला पा पडतय, पाय निसटतय, कशाला जायचं तेवढ्या लांब असं करतात, आणि दारात भरतात. मग ती परंपरा कमी होत चालल्या नई.
कमी होत चालल्या ते होय, आता पहिला कसं आमचं पण ते महावीर जयंतीच का, आमचं कस पहिला ते नदीला जाऊन पूजा करत होत. आणि आता कसं ते नदीत पाणी गडूळ आलंय, ते शुद्ध नाही, हे नाही, असं ते चालालय म्हणतात. आणि आता काय करतात, सरळ कळस भरून पालखी फिरवत्यात आणि आता ते बिरोबा मंदिर जवळच, तिथे त्यांचा अभिषेक करतात, तीर्थंकरांचं. महावीर भगवंतांचा आणि परत ते घरी आणि, परत बसतील मंदिरात आणत्यात, मग आता हे कमीच व्हालालय नाही. ते कसं छान वाटत होतं नई, पहिला कस, सगळी जाऊन भरून येऊन, तिकंड पालखी फिरून, असं छान वाटतय, एक गावाला तस कितीतरी हाय, आता उगारला हाय बघ बाळ ते तसं, उगारच. आमचं भाऊजेच माहेर ते तिथं मात्र लई हे आहे, ते मी सांगू तुला
हां, सांगा की.
अ, मग ते कसं करत्यात त्यांची पद्मावतीच मूर्ती, पार्श्वनाथांची मूर्ती, पालखीत बस मोठ्यान असं, सगळं नटून थुटून, म्हणजे एकदम हच्यान आवर्जून आणि ते न गावचं नव्हतं ते, एक बाई एक लहान बाळ राहत नाही, पूर्ण सगळं नदीवर येत्यात. आणि ते नाही ते परगावची सगळी तिजी पूजा बघायला पद्मावतीची, पूर्ण परगाव सगळं लोक असं थट्ट राहिलेलं असंत्यात, तेवढं असं मोठं गर्दी होतय नदीवर लई भरपूर गर्दी होतय. मग ते जे पूजेच साहित्य असतंय, ते पूर्ण सगळं पाण्यात म्हणजे कडसणं, जिथं ती पावल्या, तिथंच त्याच जागेवरती पूजा होत्या बाळ, ती कसं नदीत सापडलेली मूर्ती आहे पाऊ-गारची आमची. पद्मावतीची, होय, उगम पावल्या ती स्वप्नात येऊन पाटला गावच्या पाटलाला स्वप्नात येऊन सांगितल्या, अस, नसं माझं म्हणजे तिथं नदीत मी हे झालोय. आणि ती माझी मूर्ती स्थापना, तुमच्या हित कर, मग त्यांनी त्यांच्या वाड्यातच केलतं. मग ते काय केल्यात आता, पूर्ण निम्म-वाडा, इकडं राहायला केल्यात, आणि निम्म जागा नाहीतर तिच्या मंदिराला ते, हे केल्यात. मोठ मंदिर बांधल्यात, होय, आणि असं त तर तिथं प्रसाद कस असतय ते, आता पिठ्टी साखर नसतय काय
हा हा हा.
पिट्टी साखरच असतंय बाळ, पिट्टी साखर असं दोन -, तीन-तीन क्विंटलन देत्यात. त्याच्या- वर अभिषेक घालायला पिट्ठी साखर, तेल, हे तूप, तूप तर असं कॅन येतेय बघ एवढं तुप तिला हे करत्यात, असं ते पाहिला सगळं असं कसं लई असं नदीत सोडत होतं, लई भरपूर गोळा होतात सगळं नदीतच हे करत होतं आणि डाळ पण नदीत, साखर नदीत ते पिट्ठी साखर नदीत दुध नदीत दहीत तूप हे सगळं तिच्यावर अभिषेक घालून तिथंन ते सगळं नदीतच जा वा वाहत होत. त मात्र हे प्रदूषण वाढालंय म्हणताना काय केलंत म आता थोडं-थोडं एक तेवढंच एक पाच-पाच किलोचं तिचं म्हणजे हे करून तेवढंच सोडतात नदीत आणि बाकीच सगळं प्रसाद म्हणून लोकांना जेवढी लोकं येतात तेवढ्या सगळ्या लोकांना ते पिट्ठी सा कर हे असलेलं सगळं ते वाटून सोडतात. असं हे करत नाहीत. होय आणि ते पण ह हा.
म्हणजे ते वाया घालवण्या पेक्षा किंवा पाणी दूषित होण्या-पेक्षा पोरा म्हणजे माणसांना त्यान कणी पोटात जाऊदे त्यांना असच काहीतरी मिळू दे.
हा मग ते थोडंच हे केलं तर अती केलं तर पण ते त्रास होणार नाही माशांना पण त्रास पाणी पण हे अ दूषित होणार
होय होय.
हा.
होय.
आणि हे होतय नईत त्यामुळ अ हे होतें, त्या ते पद्मावतीचा पण महिमा पण लय आहे बाळ
होय-होय आणि मला आज नं हम्म होय. चालत की मला ही आणि माहिती की नई एक थोड्या वेळा आणि मला सांगा काय
हा-हा सांगतो कि बाळ सांगतो सांगतो
छान आहे माहित ते मला पुढचं आता ऐकायचंय पण जरासं बाळ उठले मी तिला जरा घेते. मग तुम्ही मला आणि थोड्या वेळाने सांगा
हा-हा मग हे कॉल झालंय वे टायमिंग बा
हा झाले-झाले हा झाले तेच की मला नंतर आणि मी करते तुम्हाला
हा-हा चालते-चालते सांगतो की मी तुला परत हा ठेऊ हा
ॉब ए